बोला हॅलो
बोल ना.
हा, काय म्हणता बोला.
मगाशी मी कपडे धुत होते.
अच्छा.
मिळाले.
स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाला. कॉल उचलू नका बरं कट होतो. हॅलो. हा उचलू नका कट करू शकता, पण उचलू नका.
मला अमृताचा आला होता.
हा हॅलो बोला.
हम्म.
हम्म काय चाललंय बाकी, कुठे चालला आता तुम्ही फिरायला कुठेतरी. चालला होता ना? वाटतं. हम्ममम्मम्, कुठे चाललंय फिरायला तुम्ही?
आ, आ?
माहुर माहुर!
माहेर! अच्छा गाव आहे का ते कोणतं?
मग वई माहूर.
माहूर ला! अच्छा अच्छा, मी ऐकलं माहेर.
हा, आच्छा! मस्त आहे ते, मी पण जाऊन आले होते तिकडे दोन तीन वेळा जाऊन आले. कडे.
गेलेली आहे का?
हो दोन वेळा जाऊन आले होते, एकदा मी खूप लहान होते. आठवी का नववी? हो हा आठवीतच होते वाट सातवी का आठवी तेव्हा गेले होते. हम्म तेच ना!
माहेरून लांब नाही आहेत का ते?
आ हो खूप लाब. कुठे म्हणजे आम्हाला जवळपास तेराशे किलोमीटर पडतो. हा. तेराशे किलोमीटर येऊन जाऊन.
तरी गेल्या होते तुम्ही?
आ हो.
झालं ना ते?
हो, हाऊस होती ना चांगलीच. पूर्ण म्हणजे दोन दिव एक दिवस लागला होता पूर्ण आम्हाला जाऊन यायला.
हम्म हम, झालं चहा पाणी?
ब
अच्छा.
बाबीची ड्युटी कुठा आहे मग आत्ता?
अ, संभाजीनगरलाच आहे ना?
गेल नाही का तुम्ही कुठे फिरायला मुंबई बजल?
मी जाणार आहे आता, चालू आहे मनालीला जायचं! हा कुलू म्हणालेला.
हम्म.
हा. मतीप ह नाही. अजून गेलोच नाही मणाली मग तिकडून मग पाहत मग. जमलं तर काश्मीरला पण जाऊ. हा.
मग जाणार आहे आता, ताईचा माझ्या ताईसोबत. हा चालले.
अच्छा!
तुम्ही टाइम म्हणा तेव्हा जाणार आम्ही.
हो मग कायतर, हा.
आली ते बेंगलोरला जाऊन. बेंगलोर, तामिळनाडू विशाखापटणम.
अच्छा, अरे वा मस्त! तर फिरला कि तेवढंच बरं वाटतं ना जरा असं फिरायला. पाहिजे तर असं ह.
मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर तिकडे बंगलोरला मग त्यांनी नेलं होत. मस्त ते पॅराशूट मध्ये बसले. हम्म बर बर खूप मस्त फोटो टाकले त्यांनी.
हो.. इकडे आमचे पण इकड म्हणजे नातेवाईक आहेत ना आमचे ते पण श्री अ. सिंगापूर ला राहतात ते पण.
मग हा..
हो मग ते पण जात असतात तिकडे बाली वगैरे तिकडे. खूप छान आहे तिकडे पण.
डिंगापूरला काय पहांय लागते.
हा खूप आहे काही. ते पाहिलंय ते मंसिंगापूरला हम् ह. हम्म छान आहे. हम् हम्.
दोन तीन दिवस तर लागले म्हणे ते विशाखापट्टणम झाले तीन दिवस ट्रेन मध्ये राहिला.
बापरे! हा फ्लाईट मी जायचं ना मग.
द ते ट्रेनच गेले भीती वाटते ना स्टार्टिंगला फ्लाईट बन
हो ते आहे.
मी जाते फ्लाइटनेे.
हो बरोबर आहे हम्म ह ह.
हम्.
हा तुम्ही येणार होता ना संभाजीनगरला का बर नाही आला मग.
घेणार आहे ना अंबतांना बोलालं होत तिकडे.
हा बीड ला बोलवलं असेल ना त्यांनी.
तिथल्या तिथून जवळ आहे म्हणत्या
अ हो तिकडून जवळच आहे इकडून दोनच तास लागतात बीड साठी.
हम्.
हा.
रात्री सहन नाही होत ना बस मग मी ट्रेन येणार आहे.
अस हा मग का आता ट्रेननी पण येतं ना. परभणीवरून आहे इकडे ट्रेन.
बा.
हा परभणी वरून आहे ट्रेन इकडे कारण- की आई वगैरे परभणीला जायचं असेल तर मग इकडूनच जातात ना अशा ट्रेननि. तीन चार दिवसाची सुट्टी काढ हम् तेच ना. या मग मस्त फिरायला जाऊ इकडे खूप काही फिरायसारखं ते. कृष्णेश्वर पण आहे अजून भरपूर अ काही काही आहे.
भूषण संभाजीनगर ला.
हो.. ह कृष्णेश्वर आहे त्याच्यानंतर भद्रा मारू
हा.. हॅलो. हॅलो. ब. हॅलो.